हॅलो, हा नमस्कार. ताई आवाज येतो का? हॅलो, येतोय ना, हा हा हम्म बर बरं. आपण ना आता पूर्वीचे कशे पदार्थ होते आणि आत्ता कसे पदार्थ आहेत किंवा पूर्वी मुलं काय खात होते आणि आत्ता काय खातात याची तर बोलूया हो की नई न मुलं आणि आपण सगळेच कुटुंबीय. हो ना.
हम्म
तर अ पूर्वी कस असायच की खूप पौष्टिक अन्न दिलं जायचं. कारण बाहेरचं हे काहीच नव्ह त ना. त्याच्यामुळे बाहेर एवढे आणि पैसे पण नव्हते एवढे. त्याच्यामुळे आणि सग् गळ्या महिला घरातच होत्या, त्याच्यामुळे त्यांना वेळ पण तेवढा मिळत होता घरी बनवायला. आणि अन् ना धान्य पण चांगल्या प्रतीचं मिळत होतं त्यांना पौश् तिक त त्यामुळे त्याच्यापासूनच त्या वेगवेगळ्या अ गोष्टी करत होत्या तयार खाण्याच्या खाद्य पदार्थ, त असा कुठला खाद्य पदार्थ आठवतोय का तुम्हाला पूर्वीचा की जो खूप पौष्टिक होता असा?
अ हो मॅडम आठवतोय ना मला मला आहे ना अ नाचणीचे लाडूची रेसिपी आठवते. ती मी तुम्हाला सांगते आता. तर अ त्याच्यासाठी ए ना नाचणीचं दोन वाट्या पीठ घ्यायचंय. आणि एक वाटी गुळ घ्याय चार आणि एक वाटी तूप एक वाटी अ सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं. आणि एक वाटी खारीकची पावडर घ्यायची. तर अ हे सगळं हित्य आपण घ्यायचं, आणि अ वेलचीची पावडर पण घ्यायची थोडी. अ डिंक डिंक घ्यायचा.
हो.
हे सगळं साम साहित्य घेऊन अ रवातीला आपण कडईमध्ये आहे ना, अ सुक्क्या खोबऱ्याचं खिस अ भाजून घ्यायचा तूप वगैरे काही घालायचं नाही, असच भाजून घ्यायच अ तीन त्यात मिनिटपर्यंत भाजयचा. जास्त लाल पण नाही करायचा थोडसं हलकास भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये तूप नाही घालायचं फक्त असच भाजून घ्यायचं. आणि मग नंतर त्य त्या मध्ये अ अ आपलं हे घालून घ्यायच सुका मे अ असतो आपलं काजू बदाम अक्रोड वगैरे न चारच मिनिट भाजायचं खोबऱ्याचा किस तीन चार मिनिट यच
बरं
आणि ते पण मंद आचेवर भाजायचं मोठा गॅस करून नाही भाजायचं मंदाच्यावर सगळं भाजून घ्यायचं
हो
आणि त्य च्यानंतर खारीकची पावडर भाजून घ्यायची त्याच्यामध्ये तेच तस बिगर तूप टाक त्यचीच भाजून घ्यायची थोडी तीन चार मिनिट ते पण भाजून घ्यायची
हो
नंतर मग त्याच्यातलं थोडस तूप कढईत घालायचं आता तूप टाकायचं ते बिगर तुपातलं झा ण भाजून घ्यायच नंतर आता तूप टाकून मग त्याच्यामध्ये अ डिंक तळून घ्यायचा डिंक अस अ फुलतो ते च्यामध्ये अस फुलू देतो डिंक टाकल तर फक्त तळून घेतल्यानंतर तिन च तीन चार मिनिट लागतं त्याला पण तळायला नंतर त्याच तुपामध्ये सुक्या मेवाचे काप तळून घ्यायचे आणि सु का मेळा मेवा चांगला भाजून अ घेतला का? मग लाडू पण भरपूर दिवस टिकतात ते
हो आणि त्याच्यात गोड म्हणजे फक्त खारीक टाकली ना आपण खारीक पावडर गुळ पण टाकायचा हा म्हणजे फारच पौष्टिक के कारण नाचणीमध्ये ना किंवा नागलीमध्ये ना कॅल्शियम मिळत आणि शिवाय ती लाल रंगाची आहे त्याच्यामुळे लोह पण मिळतं त्याच्यात शिवाय गुळातून पण लोह मिळत आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की खोबरं आहे त्याच्यातून तेल मिळेल नाही का थोडस तर असं म्हणून ही अगदी पौष्टिक रेसिपी आहे तुमची लाडूची तर जर तयार करून ठेव तर टिकत का पण ते
हो टिकता ना भरपूर दिवस टिकता हे लाडू खराब नाही होत लवकर हो कारण आपण सगळं त्याच्यामध्ये भाजून घेतलेलं आहे ना
बरोबर बरोबर मासे लाडू जर समजा आपण अगदी महिला काम जरी करत अस किवा नोकरी करत असतील तरी रविवारीच्या दिवशी थोडेसे करून ठेवले तरी मुलांना किंवा कुटुंबाला देऊ शकतो नाही का आपण
हो रोज एक लाडू जरी खाल्ला ना तरी आपल्याला आपल्या शरीात म्हणजे सगळी कमतरता घऊनते बा
हो म्हणजे कॅल्शियम हो ना ह त्याच्यासाठी गोळ्या नको घ्यायला हेच पदार्थ खायचे असं आणि छान आहे म्हणजे मुलांना डब्यात पण देता येईल ल्याला हे नाचणीचे लाडू नाही का हो आणि इत चांगली असते नाचणी आताना अ म्हणजे शरीराला थंड पण आहे ती उष्णतेमध्येध्ये थंडावा पण देत ते त्याच्यामुळे ते खूपच पौष्टिक आहे असच एक थालीपिठाची रेसिपी होती कि सगळ्या डाळी भाजून ना पीट करून आणायचं त्याच्यात थोडसं गव्हाचं आणि हरबऱ्या ची डाळ, मुगाची डाळ, चवळीची जेवढ्या असतील, तुमच्याकडे तेवढे आणि त्या दळून आण आणायच्या. पहिल्यांदा भाजून घ्यायच्या, दळून आणायच्या आणि पीट करायचं त्याचं. आणि ते पीठ रून ठेवायच एखा्या डब्यामध्ये, म्हणजे कधी जर भाजी वगैरे नसेल किंवा कधी कंटाळा आलाला असेल, मुलांना पण त्याच - त्याच पोळी - भाजीचा कंटाळा आला की, ह्याच्यामध्ये फक्त ल लसूण आणि कांदा टाकून छोटे - छोटे थालीपीट किंवा छोट्या अशा अ कि्टी म्हणतो आपण त्यांना, किंवा छोट्या - छोट्या असे गोल -गोल असे तयार केले, तर आणि ते शालो फ्राय केले, कि ते खूप छान थालीपीठ तयार होत तात आणि याच्यामध्ये पूर्ण प्रोटीन मिळत मुलांना. डाळी अस ल्यामुळे सगळं प्रो टीन त्याच्यामध्ये मिळत. तर अशा पण आपल्याला खूप छान अशा टिक्की म्हणतो ना आपण, तशा त्या टिक्की तयार करता ये तील. आणि अ हा मग बाहेरच जास्त खाण्याचं प्रमाण आता खूप वाढलंय ना मुलांचं. कारण त्याच्यामध्ये ते वेगळे, आणि ते सगळे ना मैद्या चे असतात. त्याच्यामुळे त्याच ते खूप हानिकारक आहे ख खरं शरीराला पण. मैद्याचे पदार्थ म्हण किंवा साखर म्हण जास् त किंवा ते वेगवेगळे सॉस आहे किंवा ते अजिनोमटो आहे तर ते जे मीठ असत म्हणजे ते तर ते खूप घातक ये शरीराला म्हनून आपण हे अस ते वेगवेगळे पदार्थ घरीच जर बनवले तर प्रत्येक अ महिलेने आपल्या आईकडून आजीकडून शिकून घेतले ना तर ते खूप चांगले आपल्या भारतीय परंपरेत म्हणजे खाद्य संस्कृतीत खूप छान पदार्थ आहेत आणि तेच आपण ते पुढे नेले पाहिजे असं वाटत नाही का? फक्त मुलांना आता हो फक्त मुलांना आ ता थोडंसं डेकोरेटिव्ह पाहिजे छोटे छोटे करायचे आपण मोठ थाली पीठ केलं त त्यांना छान नाय वाटत ते छोटस केलं त्याच्यावर थोडीशी हं बोला
किंवा आपण त्याच थालीपीठामध्ये हे ना आपण भाजीपाला पण मिक्स करू शकतो. अ समजा आता गाजर वगैरे किसून टाकलं किंवा अ काही पालेभाजी पालक वगैरे चिरून टाकला. असं म्हणजे स काही भाजीपाला वगैरे मिक्स करून ते पण आपल्याला देता येईल लहान मुलं भाज्या खायला नाय हे करता ना नाटक करता म त्याच्या हं कंटाळा करता त्याच्यामुळे मग अ हे अस आपल्याला देता येईल बुआ त्याच्याम धूनपण असं
हो ना हो ना असंच करून आपल्याला थोडं थोडं म्हणजे आता आपण जर घरी बनवलं तर आपले मुलं परत घरी बनतील ना. आपणच जर बाहेरच खात गेलो. तर मुलं पण बाहेरच खातील. आणि ह्या सगळ्या गोष्टी ये ना चवी अ चवी च्या आहेत पण एका ठराविक वयानंतर त्याचा त्रासचं होतो. म्हणजे आता हल्ली छो मुलांना एसिडिटीच प्रमाण वाढण. सारखं डोकं दुखत राहण. हे सगळं त्याच्याचमुळे आहे ना. की हे अस फास्ट फूड म्हणतो आपण ते जास्त खातात मुल बाहेरच आणि तेवढे स्वच् च्छ असेल का ते ही नाही सांगता येत आप
नाही सांगता येत ना. आता बाहेरच्या आता मॅगी? आता दोन मिनिटात मॅगी करून खाता मुलं. ते पण घातकच आहे मुलांना त, ते पण मैद्याचंच असतं पूर्ण. मॅगी, कुरकुरे- हे तेच खाता मुलं जास्त आता.
हो ना. त्याच्यामध्ये कसय की चांगलं जर असेल, तर खायला हरकत नाही- आणि थोड खायला हरकत नाही परंतु ती जर टेस्ट- मिळायला लागली ना त्यांना? तर ते मग साध साधं त्यांना आवडतच नाही ते घरातलं. ह. म्हणून मग ते, ह- म्हणून मग ते घरातल्या अन्नाचीही पहिल्यांदा त्यांना सवय व्हायला लागते. कारण तशी सवय नाही झाली- त मग त्यांना बाहेरच्याच अन्नाची सवय लागते नाही का? आणि- तस घरात बनवलेलं स्वच्छ पण असत- आणि तस किमतीने- सुद्धा आपल्याला किफायतशीर असतं ते.
हो.
म्हणजे, बाहेरचं किती महाग- किती पैसे जातात त्यांच्यामध्ये - हा. तर अगदीच मजबुरी आहे तर खायला हरकत- नाही किंवा महिन्यातून एकदा वगैरे खायला हरकत नाही. परंतु आपल्याकडे खूप चांगले चांगले पदार्थ आहेत. पराठे आहेत आपल्याकडे. मेथीचा पराठा, कोबीचा- पराठा. नाही का? तर ते आपण मुलांना देऊ शकतो किंवा खिचडी सारखा पदार्थ आहे- कि ज्याच्यात तुम्ही काही- टाका तर ते छानच होणार. हो, जे काय- तुम्हाला टाकायंच ते टाक- कू शकता तुम्ही. ते छानच होत. आहे कि नाही? ह किंवा मुगाच्या डाळीचे आपण छोटे छोटे डोसे तयार करतो. तर ते- छान असतात म्हणजे- पचायला हलके असते जर सजा जेष्ठ नागरिक असत घरात तर त्यांना सुद्धा खूप चांगलं असत ते पचायला मुगाच नाही का कुठलाही अ न ह बोला
रात्री चा जेवणामध्ये शक्यतो अस हलकाचा आहार घ्यायचा जेणेकरून करून तो पचायला आपल्याला काही त्रास नाही होणार अस म्हणजे मुगाचे अशे ते वगैरे किंवा सूप वगैरे असं घेतलं तरी
दाल खिचडी आहे कस हो आपल्याकडे खरं वरण भात भाजी पोळी अशीच खाण्याची पूर्वी पद्धत होती आणि सणाला मात्र आपल्याला गोड मिळायचं नाही का तेच छान होत खरं ती पद्धत पण आता या मधल्या काळामध्ये हो विसरलं गेलं असं तर आता सगळ्या आयांनी पुन्हा सज्ज होऊन आपल्या मुलांच्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे छान चर्चा झाली आपली तुमच्याशी बोलून मला छान वाटलं धन्यवाद
वाटलं धन्यवाद